येते का?
हाय येतोय बोला की.
आहे आहे ना नेटवर्क आता व्यवस्थित.
आहे आहे आहे बोलाकी.
हा नाही तरर कट होतय ना मध्येच म्हण विच आपला
माझा रेकॉर्डच झालेला नाही आहे ते.
कसं काय?
काय माहिती आहे तसच पडलंय ते.
सबमिट करा ना तुम्ही.
झालेलंच नाही.
म म्हणजे अ आता माझ्याकडे टायमिंग बरोबर दाखवलं ना
माझ्याकडे बी ना टायमिंग वगैरे सगळं पडत होतं ते गेलंच सगळं, काहीच आलेलं नाही.
असं कसं ताई. म्हणजे मला कसं म्हणायचंय
ह्याला त्याला ते झालेलंच नाही माझं
म्हणजे कॉल म्हणजे तुम्ही कार्या मधूनच बरोबर कॉल करताय ना ऍप वरती
हां. हा कार्या मधूनच की आता हे कार्यामधूनच चालू आहे ना माझा दुसरा टास्क अजून चालूच आहे अजून
हो तसं नाही म्हणायचं मला पण म्हणजे तस चालू असेल तेव्हा अह कनेक्ट अह कट पण नाही झाला की म्हणजे तो डायरेक्टच तो कॉल झाला की बरोबर मनानेच खालती येत त्यांना सबमिट करा म
हा पण आलेलं नाही तसं ते डिस्कनेक्ट झालं काहीतरी त्यामुळे झालेल नस
अस की ऍक्च्युली काय माहिती नाय बाई मला पण नाही माहिती कारण की माझं नाही झालं अजूनपर्यंत असं.
पण यायला लागल नेटवर्कच म्हणजे काहीतरी प्रॉब्लेम आहे त्यामूळ म्हणज मेसेज की
हा हा हा ते नाही तेे काय झालं मी आता त्यां च झालंय माझं पाच कॉल केलेत ना मला वाटत, पाच कॉल केल्यानंतर कोणी बोलतय सहा कॉल चालतायत कोणी बोलतय आठ कॉल चालतात ते कॉल केल्यानं हा असं कोणी बोललय मग ते माझ ऍक्च्युली कोणीतरी ताईनी सांगितलं म्हणून मी सहा कॉल एका ताईना ट्राय केले पाच झाले माझे आणि सहावा कॉल ट्राय कराय गेली तर तेव्हा बरोबर तो एरर आला, मी त्या दुसऱ्या ताईंना केला कि ते आता आलाय बघा ग्रुपवरती मेसेज एकशे ऐंशी मि मिनटात हो हे होतय पुढं हा मग तेच ओ, नाही नाही नाही ते माझं नव्हतं मी बघितलं मग का होतंय का होतंय केलं थोड्या वेळ मग थोडा वेळ ठेवलं ते बंदच केलं आणि एका ताईंना दुसरा कॉल करून बघितला तर मग लागला मग म असं मला पण समजलं नाही ते मला असं वाटलं सहावा कॉल झाला म्हणून आहे का म्हणजे अह अह कशाबद्दल झालं ते पण कळालं नाही मला म मी अस अस म्हणजे डायरेक्ट ग्रुप वरती पण नाय बोलली की अह सहा कॉल केल्यानंतर सहाव्या कॉलला असं होतं आपल्याला अजून माहिती नाही तर कसं सांगा ना हम् असं म्हणून मी काय बोललीच ठीक आहे तुम्ही परत आणखी कॉल मग करून घ्या आणखी असं करा
चालेल की.
झाली की नाही वटपौर्णिमा आता जवळ आ ली तयारी वट पौर्णिमेची हो
अजून काय न्यायची तयारी काय नसते इकडं कसं जास्त नाही मी अह म्हणजे मम्मीच्या इकडेच जाते ना हा इकडं आम्ही सासरी राहत नाही म्हणजे असंच आम्ही अह दुसरीकडे राहते माझं सासर दुसरीकडे आहे.
हा हा हा म्हणजे महाराष्ट्रातच आहे ना क नाय? हम्म
पण इथं म्हणजे आजूबाजूचे जातात ना ते त्यांच्यासोबत मी कधी गेलेली नाही हित
अच्छा! हा सर हा हा हा
असंच एवढं काय जास्त हे नाही
हा अच्छा अच्छा! मस्तच ह अर म्हणजे आजूबाजू अ अ नाही तुमच्या मम्मीकडे जाता तर मग कस तिकडे झाड असतं तिथं पूजा करायला जाता कि घरी आणता?
अ कसं करतोय आम्ही घरी आणतोय. घरी एखादं छोटस हा फांदी आणायची
हम्म
आणि म्हण जे आमच्याच आजूबाजूच्या आहेत ना? आमच्या मामी वगैरे आमच्या आजी वगैरे वगैरे असं आम्ही मिळूनच आमच्या दारामध्येच करतोय अंगणात आमच्या.
अच्छा अच्छा अच्छा!
तिथं ला लांब आहे जे असं झाड खूप लांब आहे.
हा तेच ना हा.
ह् आणि ते कसं झालंय एकच ते झाड आहे. आणि त्याला म्हणजे भरपूर जण येतात प पुजायला आणि ते आता कसं केलंय आमच्या घराच्या शेजारी कार्यालय आहे मंगल कार्यालय
ओके हा.
मग ते कार्यालयाचा एरिया आहे ना ते कंपाऊंड बांधून घेतले त्यांनी मग ते कंपाऊंडच्या आतमध्ये गेले झाड ते आणि ते परवानगीशिवाय कोणाला जाता येत नाही आतमध्ये.
अरे!
हम्म अगोदर ते ओपन हा अगोदर ओपन होतं त्यामुळे सगळेजण जात होते. आता ते लॉक असते म्हणजे जेव्हा कार्यक्रम असेल तेव्हाच ते ओपन असते असं लॉन म्हणजे एक तर लॉन असं केलंय त्या लॉन मध्ये तिथं ते झाड झालेलंच आहे आतमध्येच गेलेले कंपाऊंड मध्ये
ह अच्छा अच्छा एकंद्रित म्हणजे तो त्यांची परवानगी घ्या नाही तर जावा. त्यांनी म्हटल्याशिवाय नाही जाऊ शकत.
आणि लोक हे करतात ना व्यवस्थित म्हणजे जात नाही तर हे तोड ते तोड सगळं व्यवथ आतमध्ये केले ह त्यामुळे कोणाला जाऊ देत नाहीत होय त्यामुळे आता कोणच जात नाही तिथं.
हम् केलंत व्यवस्थित केलंत बर पडत ना?
होय हो होय नाही आणि लहान मुलं वगैरे जातात. त्यामुळे ते सगळं नक नुकसान म्हणजे एक एक जण लुक नुकसानच करून येतात तिथले झाडं तोडायची
हा
हे किंवा काय पण खाल्लेलं पॅकेट वगैरे तिथच टाक टाकायचं यायचं असं करतात लोक.
म्हणजे त्यांनी परमिशन जरी दिली तरी पण तो प्रॉब्लेम त्यांचा त्यांनाच अस की अ नुकसान त्यांचच आणि नाही द्यावी. तरी म्हणजे असतातच की एखाद्या लेडीजांना वाटत की त्या बाबा दिली नाही कि ज पूजा तर करायचीय. असं पण होतय ना काय करणार आहेम असं होत.
हो आता ते बंदच झालंय त्यामुळं आम्ही दारामध्येच करतय.
हा अच्छा! का हा आम्हाला. आम्ही पण तसच म्हणजे असं पूजा करायला जातो आम्ही. पण आता हर टमंगला मग तिकडे मी बाहेर राहते ना सिटीमध्ये मग त. इकडे जमत नाही मला मग ते फांदी जाायची फांदीचीच करायची. पूजा किथे घरातल्या घरात करायची असं आणि इथ मम्मीकडे आहे आता जाऊ शकत. जात होती पण आता बाळ लहान आहे ना मत जाता येत नाही मग आता घरातच आणायची आणि घरीच करून घ्यायच असं करायचं. म्हणजे तिथं खूप गर्दी असते. मंदिराच्या इथेच असत इथ जवळ पण नाहीये झाड. खूप लांब आहे आणि मग कुठे जायचं. त्या बाळाला घेऊन गर्दीत धक्काबुक्की आणि अजून खूपच छोट आहे ना ते.
हो हो.
त्याला कुठं घेऊन जाता आणि असल ऊन एक तर ऊन खूप खराब आहे ह्या वेळच. त्याच्यामुळं काय हेच होत नाही हम्. सण होत नाही खूप गरमी आहे तिकडे इकडे.
हम् हम हम्.
असं मग नाही नाही जमत ना मग आपलं घरातच आणायची. कांदी घरातच पूजा करायची झाल असं पण मी तिकडे असते ति त. पण तिकडे पण अ पूजा स घरातच. ह.
हा.
पूजा पूजा करायची असते ती तिथे जाणते घरातच खांद तसच करते. कारण की तिथे सिटीत जमतच नाही ना असं जायला बाहेर. म्हणजे तिथं करतच नाहीत मी जिथे राहत. ना तिथे आपले हे वटपौर्णिमा वगैरे अस. करतच नाही अस त्यां त्यांच्या वेगळे सण आपले आपले. वेगळे सण असंय त्याच्यामुळे मग घरातच अस. घरातच आपला आणायचं तेवढंच करायची आपली आपली पूजा कि ते आता आहेत. तर सगळे आपले लोक म्हणजे करायला वगैरे ते घ येतात ना काही काय. अपार्टमेंटमध्ये आपली कुंडी आणतात आणि ते झाड लावतात. तेवढीच पूजा वगैरे करायची हे करायच तस करक ते.
हम्म.
असं करायचं हिते नाही खाली वगरे. पण जमणार नाहीये तिथेच घरातच आणायची फांदी आणि घरातच करायची.
हा हा हा तेच बरं पडतंय.
हो ना म्हणजे असं असं काय होतंय एवढी भयानक गर्दी असते मंदिराच्या इथे वगैरे धक्का क्काबुक्की होतेते धागे पण असे ग गोल राऊंड मारेपर्यंत. वेळ नसतोय. म्हणजे एवढी धक्काबुक्की ते म्हणजे एक संगती असे ते धागे पण एक टाइम. ते जेवढे राऊंड मारयचे असतात ते पण लक्षात राहत नाही कि बाई किती मारले आणि की गर्दीत असं सुचतच नाही का एवढी गर्दी असते एका झाडाला. हा असं होतय त्याच्यामुळं आपलं घरातल्या घरात खांदी आणली आणि घरातल्या घरात केलं तर तेच बरं पण पडतंय. आणि आता बाळ छोट आहे त्याच्यामुळे तर काही जमणारच नाही अस जायला अ हा आहे खालीच आहे मोठं झाड आहे की खाली पण तिथंच म्हणजे कसं होतंय असं क्वचितच झाड एखाद्याच ठिकाणी असतो ना हो मग ते सगळी जण लांब लांब लून येतात ते म्हणजे आजकाल तो हवट पौर्णिमा करायची तो अर्धा ते पूजा करण्यापेक्षा फोटो स्टेशन म्हणे खूप असते त्याच्यामुळे वेळ होतय व त्याच्यापेक्षा आपलं आपल्या घरातल्या घरात केलेलं परवडलं आपल्याला
होय होय
तुम्हाला तिकडे तुम्हाला पण असं जायचं म्हटलं त्र असतील की गर्दीच होत असेल की.
भयानक गर्दी असते होय त्यामुळे आम्ही इथ म्हणजे. आमच्या इथंच आणतोय आम्ही पण असं दारातच आणि करू आम्ही पण नाही जात कुठं
अच्छा अच्छा अच्छा तेच ना अस मोठं झाड असत तिथं गर्दी खूप असते ना
आणि पावसाचं वातावरण असतय आपण एवढं छान आवरून व्यवस्थित साड्या न समजायचं ते सगळं ते नको वाटते
हो रा सगळं खराबच होते एवढं आवरल्यासारखं खराबच ते सगळं
होय होय तच होतेच ते हम्म
हो ना ते जात ना वाया ठीक आहेेत इथे होते मग तुम्ही करून घ्या ह
हां चालेल